हम्म बोला झालं का सगळ आवरुन?
हा चालय बरं तुमचं?
झालं.
हम्मम तेच म्हटलं कोण आहे का बघू म्हंटलं.
हा हां काल झाले का तुमचे कॉल?
नाही बाहेर गेले होते ना नाही दोन किती दोन तीनच झाले होते.
होय का.
हां तुमचं?
माझं पण नाही काल मी पण गावाला गेलते. त्यामुळं मग हो झालं की.
हा हां लवकर आवरतय वाटत?
हो लवकर आवरतय लवकर जाते ना मुलगी.
अजून माझं आहे कपडे भांडे सगळं आहे चपाती करत
होय मशीन नाही.
का ते नाही मशीन नाही वापरत.
नाही का?
आहे मशीन पण वापरत नाही.
होय का.
जास्त हां जास्त असेल तरच नाहीतर नाही.
हो का.
हा म्हणजे ते कसं होतंय हम्म खायचं बसायचं पायचं हे तर असच भाग झाले. नाश्ता वगैरे मग ते वजन वजन हा वजन वाटतय ना. पण म्हणताना आणि असले तर मग चालत थोडंच असतात ना. रोजच्या असले की मग हां पण सासऱ्यांचा मिस्टरांचे कपडे असेल तर मग जास्त असेल तरच मी हे मशीन लावते नाहीत मग हातानेच कपडे धुणे.
हो का
हां
चांगलय.
शरीराला व्यायाम तर पाहिजे की.
ह्ं पाऊस आहे का तिकडं?
नाही पाऊस नाही इथं तिथं आहे?
हो चालू झालंय कालपासून आहे.
हा इथे नाही पाऊस नाही आभाळ आहे.
हा काल पण नाही झाला तुमच्या इथं?
नाही नाही झालंच नाही.
हो कारण की सांगितलेलं टी व्हीला की आहे पाऊस म्हणून.
म्हणजे तेवढं नाही झालं असं जरा असं ओलसर साडा मारल्यासारखा तेवढंच नाहीतर पाऊस झाला नाही असा.
तेक पाच दहा मिनिटं आलासेल हा तेवढंच पाच दहा मिनिटाचा सेल नाही तर पाऊस
तेवढंच हम्म. काल सांगलीला पण झाला चांगला पाऊस. हो.
आ हा. एकच्या भागाला नाही झाला. हा हो.
झालाया ह म.
हम्म.
हुईल आता चालू हुईल.
हा हुईल चालू हुईल आता आबाळा हे सध्याला पण पाऊस तेन तेन काय नाहीये.
होय नाही.
हम्म म ते कसं वज रेसिपी काय आज नाही झाली, आता दुपारी दुपार नंतर बघायचं हे तेन जेवायला येणारे?
हा.
त्यावेळेस बघायच सकाळी कशी गडबड असत्या सगळी जाणार असत्यात. टिफिन
हो बरोबर ये, बरोबरे कि हा मं.
त्यात काय होत नाही म निवांत नंतर नं दुपारी सगळं आवरल्यावर दुपारी मिस्टर येतात ना जेवायला
हा.
त्यावेेळेस म करायचं.
हो बरं पडतय ते आपलं निवांत सगळं आवरलं कि.
हा हो. मग
शाळेत सोडून आला?
शाळेत नाही इथं हे गाडीे इत्या.
हा.
हा म इथून आवरून करून जाऊन उभार तिला पुढं जाऊन उभारते. मग गाडी आली की मग मी येते.
बरं पडतय ते.
होय. आणि कसं ते मिस्टरास्नी आवडत नाही त्यानी म्हणत्यात गाडी येऊ पर्यंत थांबत जा. म्हणतानं ते काय? हा हो आणि मुलगा काय मित्रासोबत तो जातो.
हा.
हा मुलगीला जवळच ये गाडी येऊपर्यंत थांबाय लागतय.
हम्म बरोबर ये.
हा. हेनी म्हणतात तुझं काम नंतर नं आल्यावर कर पहिला पुरगी जाऊदे गाडीतनं.
खरंय ते.
मग तुम्ही काय ट्राय केलासा रेसिपी?
आज शेवेची खीर बनवली बघा.
हम्म हम्म. हा हा, हा मिळतात कि.
मिळतात नाही?
हा.
हम्म. मदरक.
मग आता आणि मिस्टरासनी पण मुलासनी पण गोड आवडतंय. ते बघते तर आता गोड करू का काय करू?
ह.
नाही कसं माहितीे काय असं शाळेसन आले ना भुगवतात. हे पाहिजे ते पाहिजे हे करून दे.
हो काही काय नाही असं होतं म्हणजे भूक लागते चांगली. ह.
नाहीतरी मग शाळेत आल्यानंतर न भडंग कायतरी करून ठेवायचं.
हो ते कोरडे खाऊ तर करून ठेवाच लागतात.
हा हो.
ते लागतच आहे.
सासुबाईंच्या हात न भडंग छान होते भडंग. त्यान सासुबाईच करतात भडंग.
होय का? ब
हो हो त्यां करतात आणि सासऱ्या सनी पण कस शुगर आहे क नाही. म ते दुपारच्या वेळेस काहीतरी खायला ते लागतय करतात म्हणून सासूंचे करून ठेवते.
हो मग त्यांच्या हातचं पण तुम्हाला वेगळं काहीतरी खायला भेटत असेल.
हा बोल. आणि मुलास नाही पण कस ते सवय झालं सासऱ्यांंच. मग ते शाळेसन आले की पहि आल्याबरोबर कपडे बिपडे बदलायचे हात प धुवायंच डायरेक्ट डब्बा सोडत
हो. लागती भूक लागती आता पावसाळ्याच जरा तसे
आणि हा. वांतरी सगळं घरातच करतात. परत ते मैसूर पाक अ लाडवाचे किती प्रकार? आहे ते सगळे पाकातलं ते सगळं करतात नाही हा हो. घरी करते की त्यांना असे बाहेरचे लोक बोलवतात. माझ्या आमच्या घर काय हो जमतो की त्यांनी करतात की त्यांनी बाहेरच बोलवतय आमण आमच्या घरात कार्यक्रम आहे. आम्हा नाम स्वयंपाक करून दे हे करून दे असं म्हणून बोलतच ना त्यांच्या घरात जाऊन त्याने करून येतात.
बाप रे चांगलाच हात बसलाय ना त्यांचा.
हा हो कळ्याचे लाडू आपण बुंदीच लाडू हा हो हो पडतय पर ते बुंदीचे लाडू करतात ना. हा मग इथ कस दुपारच्या वेळेस शेतकरी लोक आहे. ते खायला त्यांना म्हणून काहीतरी काहीतरी करतात मग ते पाक ते न घालायला बोलवतात की सासू ना
होय का अंदाज चांगला सापडलाय.
होय चिरमुऱ्याचे लाडू ते सगळे सगळे करतात.
मग तुमचं पॅकिंग वगैरे आहे का विकायला?
तसं नाही तसं नाही करत. तेच नाही आताच नाही म्हंटलं हा छान जमतय तुम्हाना करूया म्हणून.
हा.
पण नाही म्हणतत त्यांनी.
बलता आता अंदाज सापडला व्यवस्थित येते म्हल्यावर काय हरकत ये.
होय चालतंय की तर मग तेच म्हंटलं की मी. परत लोनच काय ते?
चिरमुऱ्याचे लाडू कसे करतात
चिरमुरीचे लाडू आहे ना ते अ चिक्की गुळमरण असते
हा
हा ते चिक्की गुळ असत ना ते वििरगळून घ्यायचं त्याचे पाक तयार करायचं आणि एक तारी पाक र करतात म्हणजे मी मला तेवढ जमत नाही सासूच केलं मी बघितलंय पर आपलं शेंगा भाजून घ्यायचं
हो
त्याचे टर त्याचे टर्पल काढायचे आणि शेंगा भाजून घेतल्यानंतरन त्याचे टर्पल काढून घेतल्यानंतरन ते सुट्ट्या सुट्ट्या करायचे मोकळ मोकळं करायचे
हां
आणि हा मग ते शेंगा त्यात घालायचं त्या पाकामध्ये मग चुरमुरं घालायचं आणि थोडं थोडंस गरम असतंय की लई पण एकदम गरम नाही थोडं कोमट म्हणजे हाताला आपल्याला वळाला येण्यासारखं तसं गरम असते ना त्यामध्ये करून घ्यायचं ते छान होते
होय
हा पण गुळ ना गुळाचा पाक धरायला व्यवस्थित अंदाज यायला पाहिजे मग ते चिरमुऱ्याला शेंगाला किती लागतं तेवढं घ्यायला लागतं ना ते
हो बरोबर त्यांना अंदाज सापडलाय आता
हा त्यांना अंदाज सापडलाय तेनी छान करतात इकड जे शेंगा आहे ते छान करतात परत लोणचं तर एवढं छान करतात सगळ्यांच लोणच करतात आंब्याचं
हा
ते माईन मुळा म्हण म्हणतात मा माहती आहे का तुम्हाला
हो माईन मुळा माहिती आहे की
हा हा त्यामुळेच लिंबाच
हो तुमच्या इकडे मिळतो का माईन मुळा
हो मिळतो की सासरे ना बाहेर जातात का नाही अ कोकणाच्या वेळेस अ ते शिजनच्या वेळेस जातात ना त्यावेेळेस येताना घेऊन येतात खूप छान असतात खरच ल हो छान लागतय पण त्याला लई करायला लागेल त्याला हे तापलं असेेत
होय का
हा ते आणायचं रात्रभर पाण्यात ठेवायचं ते माती काढायची स्वच्छ माती माती सगळं धुऊून काढायचं मग अ स्वच्छ कापडाने त्याला पुसून काढायचं म्हणजे पाणी ठेवायचं नाही अजिबात त्याला
हां
मग ते पाणी सगळं काढून करून वरचं त्याचे आपण बटाटोच कसं किसतो ना वरचं साल हा तशी साल काढून घ्यायची आणि मग फोडी करायची मग ते लोणचं घालतात त्याचं
होय का भार फार कुठं लई त्याला तो
हा हो आपलं आंब्याचं बरं म्हणायचं
हो आंब्याचं बरं त्याला सुद्धा कैऱ्या कापून आणलं की पुसावं वगैरे लागतय मीठ लावून ठेवायचं वगैरे ना
होय
सगळं पुसून घ्यावं लागतंय स्वच्छ
हा होय
छान करतात आम्ही घरीच आम्ही हळद तेन आम्ही घरीच करतो.
कसं काय?
हळदीचं पण ओलं हळद असतंय ते ओलं ते आपल्या पाणी मुळा कसं असतोय ना.
तसंच हळदीचं पण तसंच असतय. अस अलं कस असतय ना अस मोठं मोठं. जॉईंट जॉईंट. तसं असतंय आणि ते हा पाण्यात भिजत घालायचं ते आणि त्याच्यात पण माती सगळं काढायची.
हा.
आणि वरचं त जे स वरचं सगळं काढायचं त्याचं
हा.
आणि वरचं सगळं काढायचं आणि ते ना. अ खिसून घ्यायचं ओलं असतानाच खिसायचं ते
होय क?
आणि हा ओलं असताना खिसलं ना मग ते उन्हात वाळवायचं.
होय.
हा उन्हात वाळवायचं. त्याला वाळून झालं. ना मग. मिक्सरला बारीक एक एक जण काय करतात. गिरणीमध्ये दळून आणतात. धिरणमध्येध्ये त्याचे पीठ करून आणतात. नाहीतर आम्ही काय करतो. आमच मिक्सर हे आहे अ घिरणा आहे.
घरगुती ग्राइंडर म्हणजे
हा घरगुती आहे. मग त्याच्यामध्येच आम्ही बारीक करतो. जास्त असतंय ना ते
हो बरोबर ठीक हे.
हा मग बाहेर गेलं की त्यातलं. आता बघितलासा तुम्ही काढून घ्यायचा प्रकार चालाय.
हाय आता बाहेरच विचारायला नको. अस उलट चांगलंय तुम्ही घरी करता. ताई ते छान आहे उलटं.
हा हो आम्ही घरीच करतो त्याचं पण जरासं. अ हे असतंय कलर जरासं ते बाहेरच कस अस केमिकल हे तेन घालून केलेलं अस. जर असं कलर आहे. हा जर असं वेगळं पण हे भाजीतन घातल्यानंतर छान चवीला लागते.
होय का?
हम्म. सासू आमच्या आजीसासु सगळे. घरी करत होती. ना तिथे सासूबाई शिकलेल्या आहेत.